हॅलो.
हा हॅलो मॅडम.
हा नमस्कार मॅडम. अ आपल्याला कार्याचा टास्क आलेला आहे. अ तर त्याविषयी तुम्ही, संवाद साधू शकता माझ्याशी.
ह हो.
हा तर. खाद्य पदार्थ हा विषय निवडलेला, आहे मी संवाद साधण्याकरिता. हा चालेल ना तुम्हाला हो. खाद्य पदार्थ म्हणजे हा तर आपल्या जीवनातला, एक अविभाज्य घट. कच आहे. खाद्यपदार्थांविषयी, आपलं जीवन म्हणजे. अम् रंगहीन किंवा चवहीन, आपण म्हणू शकतो. तर वेगवेगळ्या, प्रकारचे खाद्यपदार्थ असतात.
हम्म हो मॅडम.
तर काही काही असे, पारंपरिक प पदार्थ असतात. अ जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुरणपोळी आहे.
हा हो.
तर प्रत्येक सणाला, आपण ती बनवतो त्याच एक. सायंटिफिक कारण सुद्धा असते. अं आणि एक आपण, धार्मिक आपली अं. धार्मिक म्हणून सुद्धा, आपण ती बनवतो. देवाला नैवेद्य दाखवण्याकरिता पण त्याचं सायंटिफिक, कारण सुद्धा असते. कारण की प्रत्येक घरामध्येच, सगळ्या डाळी खाण्यात येत नाही. कधी-कधी
ह
कधी मुलं कंटाळा करतात ही डाळ नाही पाहिजे, ती डाळ नाही पाहिजे.
हम् हम्म
हे एक निसर्गाच, चक्र आहे हे एक. कि वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे, खाद्यपदार्थ आपल्याला खाण्यात. यावे म्हणून जे सण असतात. त्या सणांना आपण, असे वेगवेगळे पदार्थ. बनवत असतो आणि ते आपण. देवाला सुद्धा अर्पण करत, असून नैवेद्याच्या माध्यमातून. अं घरातील सगळ्या व्यक्तींना आपण ते खाऊ, घालतो त्यांना तृप्त करतो. हम्म ते तर
हम्
एक दे. परंतु आपल्या-आपल्या शारीरिक घडामोडींसाठी. त्या त्या ऋतूमध्ये ते पदार्थ आपल्या, शरीरामध्ये गेले पाहिजे. म्हणून हे निसर्गाने, एक चक्र बनवून ठेवलेलं आहे. कि थंडी म आपण. जास्त उपदार पदार्थ, खाल्ले पाहिजे खाद्य पदार्थ ह नाड आपण जर अ सौम्य प्रकारचे, पदार्थ खाल्ले तर आपलं अ शरीराच जे तापमान आहे, ते आणखी कमी होईल.
हम्म हा.
म्हणून आपण ते पदार्थ उन्हाळ्यामध्ये खाऊ शकत, नाही जे जास्त गरम असतात. त्यामुळे आपलं शारीरिक, तापमान आणखी वाढते आणि आपलं अ शरीराच जे समतोल आहे, तो बिघडू शकतो.
हो, मॅडम.
म्हणून हे खाद्यपदार्थ जे आहे, ते वेगवेगळ्या ऋतूमध्ये अ वे वेगळ्या नां याषयी
हां, बोला ना मॅडम?
हॅलो?
हा, बोला ना.
हा, हे खाद्यपदार्थांविषयी तुमचं काय मत आहे म्हटलं?
पदार्थांविषयी मत माझ, ते तर आपलं सांगतला ना प्रोटीन वगैरे आप ह्याच्यात पाहिजे, तर ते आवश्यकच आहे आपल्या शरीराला आणि खरंच मॅडम, मुलं आहे ना, लहान मुलं काय करतात, तशी डाळ वगैरे खायला थोडेसे बेजारच करतात, म त्यांच्यासाठी आपण काही असे हा, त्याचे जर आपण ग अस त्यांना वेगळेवेगळे पदार्थ, करून खाऊ घातले त्याचेच, तर त्यांना कसं ते, काही समजत पण नाही. पण आपल्याला जे प्रोटीन आहे, ते त्याच्यातून त्यांना देता येते, लहान मुलांना
हो.
असे वेगवेगळे पदार्थ
जर आपण मुलाला म्हटलं, ही भाजी तू खा तर तो ती भाजी खाणार नाही, आणि दुधी झालं, आता दुधी हा असा पदार्थ आहे कि कुणी पण, मोठे पण आणि लहान पण, सगळे कंटाळा करतात. पण त्याचे जे फायदे आहे
हम्म
ते आपल्याला कळत नाही, आपल्याला कळतात, पण मग ते कशा पद्धतीने आपण खाऊ घालायचे. हा, मग तेच आपण जर त्याच त्यांना पिझ्झा टाईप करून दिलं म्हणजे गव्हाचीच कणिक वापरायची, पण मग अस वेगळ्या त्यांच्या पद्धतीने, नवीन आता खाद्य पदार्थ जे निघलेले आहे, त्या टाईप मध्ये जर आपण ते कन्वर्ट करून, त्यांच्या समोर सादर केले खाण्यासाठी, तर ते खूप आवडीने खातील.
हो, हो.
असं म्हणून मग, आपण जी खाद्यपदार्थांची परंपरा आहे, ती अश्या पद्धतीने आपण पुढे नेत आहे, आता आता कसं झालेलं आहे, आधी कसं असायचं कि, सगळेजण शेतीची कामं करायची.
हो.
मग, त्यांची जी जीवनशैली होती, ती खूप वेगळ्या पद्धतीची होती. ते त्यांच्याकडे वेळ नसायचा, सकाळी उठले की जे काही कच्च असेल कच्चा काकडी असेल, गाजर असेल, काही गोबी असेल तर ते लगेच खाऊन घ्यायचे. आणि सकाळी लवकर जायचं, म्हणजे भाकरी थापल्या, त्याच्यावर काहीतरी ठेचा, चटणी, मिरची खाल्ली, कांदा खाल्ला, की त्यांचं जेवण होऊन जायच. आणि अ तस म्हणजे, पैशांनी सुद्धा तेव्हा कमतरता असायची आता आजकाल तसं राहिलेलं नाही आहे, प्रत्येक जणांची जीवनशैली बदललेली आहे. प्रत्येकाला सगळ्या वस्तू सहज सहजी, उपलब्ध होतात, हे ना, आता आपल्याला जर एखादी रेसिपी येत नसेल, तर ती आपण लगेच गुगलला सर्च करतो, यूट्यूबला सर्च करतो.
हो, हो.
आ आपली आपल्याला टी जी पंप म्हण अ बंद झालेली आहे. आपण आता आई आजीला विचारण्याऐवजी आपण युट्यूब किंवा गुगल ला विचारतो.
हो आणि तसं पण आता आई आजी अ पेक्षा जास्त करून सहकुटुंब म्हणजे असं राहतच नाही आजी आई आजींसोबत स्पेशल बशलच राहतात असं पण हा असं वयला लागलं आता कारण मुलं आता जास्त शिकले की त्यांनाही बाहेर गावला जाव लागतो मग ते आपल्या म्हणजे आई आजी सोडून गावातून सोडून शहरामध्ये म्हणून मग आपल्याला पण काही जास्त मुलांना एवढं जास्त सांगता येत नाही. जेवढी आजी आई आजी आपल्याला सांगतील तेवढं प्रोटीनच वगैरे पदार्थांमध्ये
ह तेच ना त्याच्यामुळे खाद्यपदार्थ तर हा अविभाज्य घटक आहे. पण पारंपरिक पद्धतीने आपण जे खाद्यपदार्थांविषयी आपलं जे नॉलेज आहे. काही आपल्याला औषधी गुणधर्म माहित असतात खाद्यपदार्थांविषयी. ते आपण एका पिढीपासून दुसऱ्या आप पर्यंत स्थलांतरित करायला पाहिजे त्यांना ती गोष्ट शिकवाय माझं मत आहे
हो मॅडम बरोबर आहे
खाद्य संस्कृतीच्या प्रकारे पुढे जाईल ह ना आता काय झालेलं आहे काही खाद्य भार अ खाद्य पदार्थ आची जी शैली असेल त्याच्यामध्ये अमेरिकन फूड मिक्स करतात काही चायनीज मक्स मिक्स मग त्याला आपण आप पारंपिक वार म्हणू शकत नाही री नवीन व्हर्जन तयार झाहिलं असते त्या माध्यमातून
हो
तर आपणशी समोर आपली खाद्य संस्कृती पुढे नेण्यासाठी जो आधीचा वारसा होता तो पुन्हा सुरू करायला पाहिजे असं मला वाटते
हो हो बरोबर आहे मॅडम तुमचं नाही पण आता हळूहळू हेच चाललंय आता मॅडम आता या जगामध्ये म्हणजे पहिलेच पदार्थ आता कारण आता मजातसं चायनीज चायनीज खूपच चालू होतं पण आता लोकांना समज आहे की ते खाऊन काहीच फायदा नाहीे तर आता आप जुनं आहे ना जुनं ते सोनं म्हणतात तीच पद्धत आता डबल चालू हो त्यांना
हो हो बरोबर आहे आता एवढं भेसळयुक्त बाहेर निर्माण पण मुलांना पण कळून चुकलेला आहे ज्या आधी हट्ट धरून बसायची की नाही प त्यांम व वेगवेगळ्या रील पोस्ट होत असतात तर मग कसं ते एका दृष्टीने चांगलंच आहे आपण जे सांगत होतो त्याच्यापेक्षा ते त्याच्यावर लवकर विश्वास ठेवतात की त्यांनाे नाही आपण जर खाल्ल ते नेहमी नेहमी खाल्ल्या बरं एखाद्या वळी पण सहा महिन्यातून एखाद्या वेळी खाल्लं तर ते कसं त तोंडाची चव बदलून जाते थोडं नवीन काहीतरी पदार्थ खायला मिळाल असं त्यांना वाटते पण जर रोजच मुलगा म्हणत असेल का बाई मला मॅगीच पाहिजे हे चुकीच आहे म हे आपल्याला थांबवायला पाहिजे
हो हो मॅडम बरोबर आहे तुमचं आता कसं प आ आताच्या मुलांना कसं लगेच समजते कारण कसं ते मोबाईलवरर पण सगळं दाखवतात आणि डायरेक्ट पहिले कस. मॅडम आपण डायरेक्ट मुलांना घेऊन जायचो त्यांनी म्हटलं नाही मला आज हे खायचं आहे. ताबून त्यांना घेऊन जायचं डायरेक्ट त्यांना ते तयार झालेलं दिसायचं. आता कस होतो मोबाईल मध्ये पण त्यांना समस्त याच्यात कोणती कोणती घटक. टाकतात बा म आता आजकाल मुलांना समजायला लागलं हे ना.
हो. हं.
हम.
चालेल मग मॅडम आपण खाद्यपदार्थाविषयी बोललोय बऱ्याच.
हो मॅडम चालेल हो ना मला पण खूप छान वाटलं मॅडम तुम्ही माहिती सांगितली ह.
त्याने आपली काहीतरी थोडी विचारांची देवाणघेवाण होत आहे.
हो हो ना मॅडम
ह ना हम्म चालेल ठीक आहे हो.
हं.